आवाज ऐका येत का माझा
हा येतोय येतो माझा येतोय ऐकून
होय तो बोला
हा तेच ते कलावती आईंचं मंदिर आहे ना बेळगावच किंवा कुठे पण गे तर एकदम असं प्रसन्न वाटते छान
छान वाटतय हो मी बेळगावला का गेले नाही पणमी लहानपणी असल्यापासून दहावीला असल्यापर्यंत जायेत होतो त्यांच्या ह्याला प्रार्थनाला दर रविवारला दर रविवारी मॉन मॉनिटर होते मी आम आच्या गावात आहे कि अजून चालू आहे दर रविवारी
हा मग जायचं ते चुकवायचं नाही म्हणजे असं छान वाटतंय अन बहु छान येतात त्यांचे
आता कसे जरा हे असत ना आता बारावी आहे कधी जाणारु कामने हा ते वाच वाच ते वाचले तरी चालत प ना तसं सकाळी उठते क्लासला जाते कॉलेजने येत ते संध्याकाळी स्वयंपाक असतोय मग कधी वाचणार हा आपण प्रॉब्लेम आहे
पण करताय तुम्ही
हो दररोज संध्याकाळी माझ्याड स्वयपाक असतो म म कशी शेती सगळ्या शेती करूनेत मममी सारखे आजारी असते त्यामुळे मला करावा लागतो
मग सगळं येत तुम्हाला स्वयंपाकात
सगळं करते
कुठली व्हेज रेसिपी एखादी सांगा मला जी आवडते ती
रेसिपी म्हणजे काय मी हा हे रोज भाजी भाकरी हे करते जास्त करून काय आंबोळा हेच करते बाकी काय पनीर पण करते कधीतरी
आंबोया आंबोया होतात छान तुमच्या
हो होतात त्यात काय विषय नाही.
म्हणजे वे आधी वाटण तेन करून घेताय काय?
वाटण काय आपण अ तांदळाच पिठ दळून आणून सगळं कधी तां भाकरी करा असतेयच की दळलेलं
माझ जरा आंबया म्हणजे चांगल्या होत नाही बिघडतात
काय होते नेमकं?
म्हणजे असं पेपर डोसा कसं असं एकदम असं कागदासारखा छान वाटत
मग तुम्ही पेपर पेपर पेपर डोसा करताना त्या तवा करत असलेला ते नेरल्याच्या तव्यामध्ये
होय होय
बिडाचा तवा माहिती नाही तुम्हाला आंबोळी साठी असते तर तो त्याच्यावर एक नंबर पहिला तव्यात तेल टाकाय तेल लावायचं आणि पहीला त्याला कस करायच ते नवीन असतो बीडचा तवा त्याला कणी अ दररोज दोन दोन आंबोळ्या उलटून म्हणजे टाकायच्या म्हणजे तो घो तवा्हा किंवा आपलं गायंच शेण असते माहीत का? ते शेणात शेणात लपायचा थोडे दिवस घोडतोय असला भारी त मग आंबोळे छान येत्यात आता माझी आजी होती ना, तीन अ माहिती रोज दोन दोन आंबोळ्या करून टाकल्या
हम्म
ते रोज दोन दोन करायची आणि टाकायची का घोटायसाठी आणि शेण्याच्या हिच्यात कुंडीत ठेवलेला तवा चांगले होतयात
मग प्रमाण कस घेताय तुम्ही म्हणजे आता एक वाटी समजा दोघांच करायच असल तर एक वाटी तांदळाचा पिठा यात आणि काय ॲड करतय?
मीठ आणि पाणी अस घ करायच हो आणि ख खरड आपल्या ही मिर मिरची टाकायची मिरची बारीक करून टाकायची
तेसं
पेपर डोसा वाणी आणि पेपर डोसा पूर्ण पातळ असतो. बिडाचा तवा कस आपल्याला मऊ कर मऊ करायच जरा करपूस पाहिजे असलं तर थोडा वेळ आणि ठेवायच करपूस व्हायसाठी.
हा हा हा म्हणजे कायच घालायला लागत नाही फक्त तांदळाचं पीठ आणि मीठ.
मीठ पाणी हा एक एक जण कसं? आदल्या दिवशी भिजत घालत मग उडदाची डाळ घालू शकता त्याच्यात. मग उडदाच्या डाळीचा वास येतो ना मग. मस्त होतात मी केले का नाही कधी तर कधी? फोट पाठव तू बघा कशा होते आता
हा हा हा मला कस होत ते सगळं भिजत घालायचं परत, ते वाटायचं
ते तुम्ही डोस्याला करत असशीला ना
हम्म त्यापेक्षा ते उत्ताप्पा मला बर पडते रव्याचा.
उत्तप्पा, आपे आपे
आपे नाही आपे नाही उत्तप्पा म्हणजे त्यामध्ये. कांदा टोमॅटो घालत नाहीत काय असं आंबोई च्याच पिठाचा आणि जरा घट्टा असतय बघा.
हा ह आमच्याड काय लोणी डोसा आपे आपे इडली आणि हे अ काय आता मी सांलेलं
अंबोली
आंबोळी जास्त करर्तो आ्ही
होय ना
मी जास्त कर लांबोळी आठवड्यातन दोन तीन वेळा करते मला आवडते माझी आजी होती ना ती सारखी मला आंबोळी करून द्यायची ते वारली त्यामुळे मला पण तीच सवय लागल्या करायची
हा हा हा हा पण चांगलं आहे की म्हणजे काय तर तेवढाच चेंज अस
होय मी कधी पण दुपार तुपाच म्हणजे आपल्या आमच्या घरात कायम असते तांदळाचं पीठ कधी दुपारच तर दुपारच करून करते कधी ते भिजत घालायचं ते वाटायचं तो मिक्सर चांगला असला नस त्या बारीकच करून अदपोर पीठ ठेवायच तांद्याच आणि जेव्हा आपल्याला हवं तेव्हा करून खायच
ते लगेच मग इन्स्टंट भिजवायला भिजवायला त्यांना लागत नाही पीठ लगेच उठतय बरं कि हो मग
होय ट्राय करून बघा आलं तर आलं नाही ह नेरल्याच्या तवा्हा पण भरपूर करतात पण कस नेल्याच्या अशी बिलब चिक चिकट होते ती हा आणि भिड्याचा क पूर्ण करपोच पण होते आणि एवढ बिलबिलात लागत नाही
होय ना आणि मला त्याला आंबवलेलं पीठ पण आवडत नाही म्हणजे ते उगच नंतर पित्त झाल्यासारखं होते
तुम्ही कधीतरी काय करा ट्राय करून बघा ट्राय कराय काय जातय अ आपल्याला तांदलाचं पीठ घ्या दोन वाटी पाणी असले पातळ करू नकोसा आणि आ तर बिडाचा त व नसेल तुमच्या आता
होय बिडाच नाही आता आणयला पाहिजे बिडाच तेव्हा
हम् हम् मग तुला घोटवा लागतोय मग नेल्याच्या तवात करा असं ब ते पहिलाच तेल लावायचं कांद्या ते कांदा घ्यायचा कांदा घुसवायचा आहे ज्यात हम्म आपल्या चमचा असतेो बार का कांदे पोळ्याचा त्याच्या कांद्याचा फुलपाक करायचं तळग भागाच निम्मा कापायचा तेन तेल लावायचं आणि घट करायचं दरा पीठ आणि म धून असं थोडस सोडायचं लै पण मोठी करू नकोसा परता येणार नाही
हा हा ह
आणि ते घालून बघा अ त्याच्यात मीठ घाला आणि जरा असा खर खरदा टाका खरड म्हणजे काय मिरची बारीक करून टाका बघा ट्राय करून बघा आणि मला सांगा काय झालं तर झालं सक्सेस तेवढं काय तेवढ
मी पण कर होय कर ते वेगळ वेगळें पदार्थ असं कोबी मंचुरियन
कोबी मंचुरियन करता अस तुम्ही,
होय ते काय स फ्लॉवरची किंवा कोबीची आता तुम्हाला फ्लॉवरची जर करायचे असेल,
हा फ्लावरची कडक होत ना?
नाही ते कॉर्न फ्लॉवर तुम्ही जेवढं घेणार त्याच्यावर वरती असत्या ओ!
कॉन फ्लाॉवरच पीट का
तेच की कॉर्नफ्लॉवरचं पीठ,
हा हा मला त फ्लावरची भजी, पण होत कडडीत आणि कॉर्नफ्लॉवर ठ होय फ्लावरची भज्जी काय होत्या माहतेय का एक नंबर होत्या. पण जराशी खडक होतात छानच होत्या म्हणजे मी पण केली नाही, कधी माझी आत्तू आलते एकदा तिन ट्राय केलं त आमच्या घरात, काय झालती भाजी खतरनाक होतात होय.
तांदळाचं पीठ तेने वापरत असे ते कडक होण्यासाठी मग,
नाही नाही कॉर्नफ्लॉवर पीठ वापरत्या किंवा बेस सनपीट वापरत्या लय दिवस झालं.
कडक होपणा येत नाही असं बेसन न,
कायतर वापरलेली
हा कॉर्न फ्लॉवरचं पीठ किंवा तांदळाचे पीठ पीठ वापरले असतील,
हा कॉर्ना फ्लाॉवरच पीठ होत आमच्यात तेच वापरलं असणार तिन,
होय. ते आपल्याला मंचुरियन पूर्ण करायचा कंटा आला का नाही. नुसतं फ्लावर असं कॉर्न फ्लॉवरच्या पिठामध्ये घालून असं जरा असं चटणी मीठ असं घालून जरी तळ ना. छान लागतं असं टेस्टी एकदम.
काय फ्लावर होय.
हा थोडस अर्ध, अर्ध मैदा आता मैदान नसेल तर गव्हाचं पीठ पण घेऊ शकतय जेवढं गव्हाचं पीठ घेतताय तेवढंच त्यात कॉर्न फ्लाॉवर ऍड करायचं म्हणजे त्यालाही घट्ट पण होत नाही, आणि लई असं कडक पण होत नाही,
हा हा
अच् छान रा
ह नाव काढलं आत्तीच मी आत्तीचच फोन याला आता मला.
होय का हा हा थांबा माझे आता अजून किती मिनिटत माहिती आहे का? काय एक दहा सेकंदच एक आहेत. दहा सेकंद तर राहिलेत माझे आ,
छान होत्या तिला परत आले की तिला कराय सांग ते ग
हम्म!